हा एतोय आवाज ताई. हा हो येतोय येतोय. तर त्याच्या पुढे आणि त्र्यंबकेश्वरच्या पुढे अंजनेरी म्हणून पर्वत अंजनेरी ऐकलं अस
हा ऐकलंय ऐकलंय म्हणजे पुस्तकामध्ये वगैरे वाचण्यात आलंय.
हा जो पर्वत आपल्या हनुमानाने जे ते हातावर चलून आणि हे केलं होत ते अगदी कथा ऐकली असेल ना हा हा. तर ते अंजनेरी आहे तिकडे हो तो अंजनेरी डोंगर तिथेच आहे मग ते पूर्ण वर्ती
हा हा छान असेल ना ना बघण्यासारखं
खूप सुंदर आहे आणि तर अ काय आहे त्या किल्ल्याचं नाव तो आठवत नाही मला पुन्हा इकडे इकडच्या बाजूला गेलं तर चाल्लेर मुलेर हा पर्वतरांगांमधलं एक आहे ते.
होय काय म्हणजे तिकडे जास्त पर्वतरांगाच आहेत काय?
हो हो म्हणजे अ असं थोडं जावं लागत पुढे जेव्हा म्हणजे गाव असं संपायला येतं ना शेवटी शेव ला हा अस. मस्त एकदम खूप सुंदर ये. हा. आजूबाजूचा एरिया आणि जास्त कर जास्त म्हणजे देवस्थानच आहेत जास्त.
हा हा.
हम्म.
म्हणजे असं क नै हे असं शहराकडे म्हणतो आपण सुख सुुविधा असतात पण जे वातावरण तिकड निसर्गात किंवा असं खेडे गावात आहे तसं वा वातावरण इकडं आपल्या शहराकडं अजिबातच नाहीये.
ना ही मिळत पण जे लोक शहरात राहता जे खेड्यात राहत तात त्यांना अस वातट की शहरातल्या लोकांच जीवन खूप छान आहे आरामदायी आहे त्यांना क जास्त कष्ट करावे लागत नाही. ज्यांना म्हणजे बेसिक गोष्टींसाठी त्यांना संघर्ष करावा लागत नाही त्यांना असं वाटत की आपलं कष्टाचं जीवन आहे ह्या लोकांच आरामाचं आहे अस वाटतं त्यांना.
पण जे शहरात राहतात ना त्यांना खेडेगावात चांगलं वाटतय.
आणि जे शहरात राहतात त्यांना असं वाटत कि शेतात राहायचं मस्तपैकी शेतीचा आनंद घ्यायचा बाहेर अ शे ताच्या तिथे बसून असं छान म्हणजे संध्याकाळची वेळ बसायचं बाहेर छान वाटत फिरायला जायचं शेतात.
ते कसं अस
प्राणी असता त्याग प्राण्यांच्या सोबती किंवा ट्रॅक्टर वर फिरायला छान वाटं आम्ही जेव्हा लहान होतो ना तरं आ मच्या मामाच्या गावाला अ शेती होती मामाची म हां अजून पण आहे म्हणजे तरं मामाच्या गावाला जेव्हा जायचो ना तर तिथे बस ची कनेक्टिविटी अजून पण नाहीये तिथे बस नाही जात म्हणजे दूर पर्यंत जाते त मग दूरवर त्यांना घ्यायला यावं लागतं आम्हाला. तर आधी गाडी वगैरे असं काही नव्हतं आणि गाडीसाठी तसे रस्ते पण नव्हते तर मामा आम्हाला बैलगाडीने घ्यायला येय
होय काय? हां.
तेव्हा, तर आम्हाला खूप छान वाटायचं. ते की, आत्ता पण आम्ही गेलो ना आम्ही मामाला सांगतो असं जस्ट चक्कर मारायला म्हणून आम्ही सगळे बसतोत.
होय होय आमच्या गावाकडे आहेत अजून, बैलगाडी शेती वगैरे सगळं आहेत.
हां नाही अं आता आहे पण आता सुविधा झाल्या ना? आता बस डायरेक्ट दारापर्यंत जातात, किंवा मोटरसायकल, किंवा फोर व्हीलर झाल्या त्या च्यामुळे बैलगाडीचं महत्त्व कमी झालं.
कमी झालंय होय होय. पण तरी पण जरी इकडं कमी झालं तरी पण खेडे गावात आहे अजून खेडेगावात ते पारं पारिक जीवन किंवा ते जुनं सगळं बैलगाडी, शेती अ जनावरे असं सगळं आहे अजून. आमच्या गावी तरी आहे अजून सगळं तसं
हो हो हो आम्ही अशी स्वप्न बघतोय आता की समजा आपलं रिटायरमेंट वगैरे किंवा जेव्हा सर्विस आ आ नाही आता नाही करायचं थांबायचं म्हणून जेव्हा शेवटी शेवटी की हां शेतातच घर बांधायचं आणि मस्तपैकी प्राणी शेळ्या बकऱ्या गाय बैलचं सगळं आजूबाजूला आणि शेतातच राहायचं सगळं म्हणजे नैसर्गिक निसर्गाच्या सानिध्यात राहायचं सगळं नैसर्गिक पिकवलेलं धान्य आणि भाजीपाला वगैरे असं स्वप्न आपण बघ आणि ज्यांना आम्ही सांगतो जे शेतात राहतात त्यांना सांगितलं कि ते म्हणतात की नको नको तुमचंच आयुष्य खूप सुंदर आहे
होय. होय होय म्हणजे कसं असतंय गावा कडं राहणारा ना अं श शहराकडची ओढ असते आणि शहराकडे राहणाऱ्यांना गावाकडची ओढ अस
हां आणि असं जरी म्हटलं आता दुधाचा बघा किती फरक पडतोय आपण पॅकेटचं दूध घ्यायला गेल कधी कधी तर खूप वास पण येत हो दुधा उन्हाळत तर कधीच चांगलं निघ नाही उन्हा्यात खब हो म्हणजे होते
तेच दूध घटच होतंय किंवा ते वास यायला लागतोय किंवा ते फुटतच मग कधी कधी
ह
असं होत प शहराकडे कस नाही ताजं दूध आता काढलेलं सकाळी काढलेलं ताजं दूध किंवा संध्याकाळी काढलेलं तात दूध आणि ते ता जेवण जेवण करायला किंवा चहा त चहा पण किती सुंदर लागतो ताज्यात दुधाच हो तस आपल्याकडच चहा होत नाही ते पाकिटमधले दुधात तर काहीच नसते
काहीच नसत आणि माप पण कमी असत तस घरी म्हणजे जरी घरच पण दूध नस पण जरी कोणी असेल आजूबाजूच ओळखितलं म्हणा किंवा असे देऊन जातात
होय होय तस नाही शहराकडून
नाही होत तस आणि जरी पण बंदी लावली असं कुणाला विश्वास ठेवून पण ते शंभर टक्के विश्वास पण नाही ठेवू शकत हे दध कस असेल आता भेसळ पण होते त्याच्यामध्ये पावडर वगरे पण द बनवतात
बनवतात किंवा पाणीच घालतात
हो चला एक वेळेस पाण्याची भेसळ आपण समजून घेऊ पण ते पावडरने जे बनवतात ते किती घातक अस शरीरासाठी काहीतरी केमिकल वगैरे मिक्स करून मागे मागे बरेच व्हिडिओ पण यायचे ित ना
ह पण ते आता मिक्स केलेलं नाही ना समजत आपल्याला
नाही समजत सेम दुधासारखंच असतं त्याला साई पण दुधाचीच येते वास पण तसाच येतो आणि घट्टपणा पण तसाच राहतो त्याचा आणि
होय ओळखून पण येत नाही ते
ओळखू नाही येत असं आहे मग आपण जे खातो भाजी ला असू दे किंवा काही असू दे त्याच्यावर फवारा पण खूप अस
होय होय खूप जास्त म्हणजे आता ते अजून पेरणी करण्यात असल्यापासूनच त्याला औषध फवारणी करायला चालू करतात ह का जे दोन तीन महिने लागतय ते एका महिन्यामध्ये पीक या लागले त्याच्यामुळे ते तस आपण खाल्यामूळ कनी. आपल्याला-आपल्याला म्हणजे शरीराला म्हणा. ते घातकच ठराय लागलेय आता.
हम्म.
हे बघा की. अगोदरची लोक बघा किती घट्ट आहेत. अजून कामं वगैरे करतात. अजून त्यांचं वय. झालं तरी पण ते भरपूर काम करतात. पण आताच्या पिढीला तसं नाही आहे.
आपणच असं म्हटलं. आपण एक काम केलं की नको वाटतं बाबा थांबू पुन्हा थोड्या वेळाने दुसरं
काम करू असं वाटत. होय-होय खरंच आहे ते. पण अगोदरचे लोक बघा. अजून किती घट्ट आहेत. किंवा त्यांचे दात बघा अजून किती घट्ट आहेत. त्यांना सगळं काम करण्याचा स्टॅमिना आहे. तसं आताच्या पिढीला नाही आहे. म्हणजे अगोदरच्या वेळेस कसं असं औषध वगैरे खायचं नव्हतं ना घरगुतीच जे शेणखत आहे. ते तेवढंच वापरलं जायचं शेतामध्ये. आता सारखे कीटकनाशकांचे औषध फवारणे वगैरे नव्हतेच तेव्हा.
आणि आता. भाजी म्हणजे ताजी राहण्यासाठी पण फवारणी करतात. की तोडलेल्या भाज्या असतात ते भाजीपाला विकतात. विक्रेते. जे विकायला येतात. दूर-दूर पर्यंत तर ती. आपण त्यांच्या. कडून घेपर्यंत ती एकदम ताजी असते. भले ही.
होय. होय. आणि घरी आणले ना की लगेच वाळते मग.
लगेच म्हणजे पूर्ण
काळी पडते. होय-होय त्याच्यामुळं मग ते खायचं की नाही खायचं असा एकदा-एकदा प्रश्न पडतोय. मग चुकून आपण खाल्लो किंवा आपल्याला काहीतरी होईल ना असं पण वाटतं एक एकदा
हो ते आपल्या पोटात जातं ना सर्व तो फवारणी धुऊन तरी किती निघणार साध्या पाण्याने आपण धुतो किंवा गरम पाण्याने धुतो पण धून इतकं स्व - - च्छ तर नाही होणार. अं
ते तसंच खाल्ल ना मग ते आपल्याला त्रासदायक होतेयं.
त्रासदायक होतं.
पण काय करणार आता शेवट टीपर्याय नसल्यामुळे कनी खावं तर लागतचं आपल्याला- -
पर्याय तर नाहीच हाय, बाबा.
होय.
मग क असं होय की राहायचं घरीच राहायचं आहे. त्या ह्याच्यामध्ये काही नाही. पण मग असं आहे की नोकरीसा ठी वेगळ्या वेगळ्या ह्याच्यासाठी आपल्याला बाहेर पडावंच लागतं शिक्षणासाठी - -
हो. होय, होय कारण खेडेगावात तेवढ्या सुविधा नाहीयेत आ ता आता झाल्यात उपलब्ध पण तरी पण शहरात जसं आहे तसं खेडेगावात नाहीचाय. तश सु नाहीएत. तशे म्हणजे असं ऑफिस म्हणा किंवा - - काम म्हणा तिकडे खेडेगावात नाहीच ना. आलं तर शहराकडेचं यावं लागत.
हो अजूनही बऱ्याच ठिकाणी असं आहे की त्यांना प्रत्येक गो - - ष्टीसाठी त्यांना खेडेगावातच शहराकडेचं यावं लाग - -
लागतं होय. होय, होय, होय. ज्या खेडेगावात बऱ्याच गोष्टी मिळत नाहीत.
अगदी दोन पाच रुपयांची जरी असली तरी त्यासाठी त्यांना म्हणजे अगधी कधी कधी - - पिठाची गिरणी सुद्धा नस - -
होय, होय. आता आहेत सोडा बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या आहेत आता. पण, तरी पण
आणि जरी पण पिठाची गिरणी असली, पण लाईट पण जाते. लाईट जास्त खेडेगावात जाते. शहराकडे एवढी जात नाही. नाही. त्याच्यामुळे मग ते पण एक गैरसोय होते लोकांची - -
ते पण आहे.
हा.
चागलयं.
आता मी लाउ काय तुम्हाला?
हो. आता करा तुम्ही एवढे झाले दहा मिनट की मग तुम्ही करा. हम्. चालेल मग करून घेऊ कम्प्लीट.